हॅलो! हा काय करतीस.
काय नाही ना बघा बसले तुम्ही
माझं पण आत्ता आवरलंय.
छान हा हा हा मग. बाकी जेवण वगैरे झालं?
हम्म झाले की जेवण झालं आता.
हा हा झाले जेवूनच बसल्यास जरा वेळ झालेला उठायला, रा तरी जरा वेळा न आल्यामुळे चार वाजलेलेत यायला.
हम् हम काल किती लागे पोचलसा म तिथे
आम्ही तिथे पोहोचलो साडे सहा वाजेपर्यंत
ह चालू झालत हरीपाठ तेन
हरिपाठ संपला होता त्या टायमिंगला तिथे, लवकर घेतलेलं त्यांच बाकीचे सगळे कार्यक्रम होतात ना जरा वेळ झाला तिथे, दहाला आम्ही जेवलो मग ते कार्यक्रमच सुरू होत. दहाला जेवण तेन झाल्यावरती मग हे केलं तिथन पुढ मग जेवायला एक तासभर गेला जेवाला तास झाला आणि त्याच्या पुुढे दोन, तीन तास किर त्याच्यानंतर तिथन जेव्हा आम्ही निघ लो किती वाजलेले बरं खरं इथे यायला तरीे आम्हाला चार साडेचार वाजलेले सकाळी
हम् हम मग काय झालं चांगल्या कार्यक्रम,
झाला झाला चांगला होता कार्यक्रम व्यवस्थित झालं. महाराजांचं कीर्तन, हरिपाठ काय नाही भेटलं? बाकी सगळं छान होतं, त्यांचे जे अभंग वगैरे जे ते म्हणतात.
हम
सगळे पण छान होते. ऐकायला शांत आणि चांगला वाटत होतो. मस्त त्यात पोरांना नेलेलं पिल्ल्या काय? पप्पा पडश पप्पा पशी बसलेला खर मुद्रा आमच्या बरोबर होती. त्याने सारखी झोपत होती. त आधी मस्त बे थांबली-थांबली कीर्तनाला पण होती ती, त्याच्या आधी पण बसलेली मस्त, पण नंतर ते जेवून बेऊन झालं जरा गोडाला खीर वगैरे केली होती, ती खाल्ली आणि तिला झोप आली, म झोपली,
हा हा तेच म्हटलं पोरासनी घेऊन गेल तसा कसं काय झालंय?
नाही पोरना पण मज्जा आली सोड, म व्यवस्थित खेळत होती की,
हम ह
म
कुठं कुठं? सातार सातार्याला काय कराडला ते,
घ्याला कराडमध्ये, कराडमधुन आत ह्याच्यात गेलात ना, कि वसंत वसंतगडकडे जायला ही गड नाही काय? वसंतगड त्या गडाच्या अलीकडल्या बाजूला जरा, मठ आहे त्या हेचं महाराजांचं बाळकृष्ण महाराजांचं त्या मठामध्ये गेलेलो आम्ही, हम्म दरवर्षी गुरुपौर्णिमेला असते त्यांचा कार्यक्रम
मग तुम्ही दरवर्षी जातसा,
नाही मागच्या वर्षी गेलेलो आणि यंदाच्या वर्षी तर मग पुढच्या वर्षी डायरेक्ट वर्षाला आधी-मधी, आधी-मधी नाही गुरुपौर्णिमेला ते ताईंनी गुरु करून घेतला आहे ना,
हा, हा, हा.
च्या सोबतच जातोय. मग. तुम्ही कधी गेलेलात?
मी नाय कधी.
ह, ह, ह.
मी गेलेलं नाही. तेच म्हटलं, तुमी गेलतसा, कसं काय झालंय? किती वाजता आलंसां. म्हटलं वगैरे.
नाही, नाही. झाला कार्यक्रम व्यवस्थित. मी आले व्यवस्थित, टायमात.
हम्, हम्. मग किती? किती जण होतसा?
आम्ही, सहा- सात जण होतो.
बसली गाडीत तेवढी?
आठ- आठ जण होत आम्ही. बसलो व्यवस्थित. त. जीप गाडीय ना, पुढे दोघं- तिघं जणं बसलेलीत. आणि मागे बाकी आम्ही बसलेलो पाच जणं.
हम्, हम, ह. मग काय, गावाकन आलतीत काय?
गावाकडनं होतीत. गावाकडनं, हे आलते. मामा आले होते.
हम्.
आणि अ जिथले गल्लीतल्या बायका होत्या. गल्लीतली एक ग होती. आम्ही सगळी घरातली. पंच मामी होत्या. पोरं, पोरं दोघं जण होती.
हम्, हम्, हम्.
हम्म. एवढं सगळी गेलेलो. मग, बाकी सगळे ठीकय. हा, हा. गोलू शाळेला गेल्या?
बोलू गेला शाळेला. आता आणयचा एकाला. एकला सुटती.
हं, हं.
हम्म.
ता आणायला जायला पाहिजे त्याला?
होय. आता अनाया याय लागतय. एक दहा मिनटं आधी.
हा. त्याच्या शाळेत पण गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होता ना?
हम्म. तिझी मम्मी गेलती. चांगला झाला कार्यक्रम. पायपूजन वडिलांचं. आईवडील बोलवीलतीत. आणि शिक्षकांचं, पायपूजन केरुन फुल तेन देऊन, पाया पडलीत. ते अजून लहानय. काय त्याला समजतय. तेच की. तरी पण केलं त्यानी.
होय. भारीय मग. तुम्ही गेला नव्हता काय, त्यान
नाही, नाही. तिझ मम्मीला पाठवलं होतं.
हा, हा, हा.
हम्, हम, हम.
मग काय निवांत?
निवांत आहं बघा आता झालीच कामं वगैरे आवरलीत मग बसलोय.
हम् हम्.
हा हा
पाऊस आता नाही वाटत?
नाही पाऊस अजिबातच नाही काल पण एवढं गेलो फिरायला, अजिबात पाऊस नव्हता आम्हाला वाटलं पाऊस वगैरे येईल भिजायला होईल.
काय नाही. सगळ्या तयारीत गेलतो तरी पण काय नाही थंडी बिडी अजिबात नव्हती नाही तर दरवर्षी कुडकुडायला होतं. ते तिथे आता काहीच नाही अजिबात.
मग काय तेवढं एकच पॉईंट ब जाऊन आलंसा काय?
होय होय. ते जिथे गाडी लावतोय ना आम्ही तिथे समोरच असं गड दिसतय लगेच. गडाच्या भिंती वगैरे डोंगरावर त्या मोठ्या हम्म. तर तिथंन ते एवढंच खालनच बघायसाठी आहे ते आणि आतमध्ये मठ आहे.
हम्म हम्म
हम्म
मग तर म्हणजे कायम स्वरूपी असतंय काय आता हे गुरुपौर्णिमेला
नाही नाही, कायमस्वरूपीते चालूच असत असतात महाराज तिथे जर सेवेला बाहेर गेलेले अस नाही विचारून शक्यतो जायला लागते तिथे आधी मधी गेलात, त्यांनी गुरुपौर्णिमेला मग काय फिक्सचं ते असतातचं तिथे कायम.
ह् ज्यांनी ज्यांनी गुरु करून घेतल्यात ती,
ते ते आपले गुरु आहेत तिथे म्हणल्यावर तिथे दरवर्षी येतातचं.
हा हा ह् अ
हम्म. म तुम्ही पण या कधीतरी आमच्यासोबत? आता पुढच्या वर्षी?
होय आमच्या जरा गोलुला बरं नव्हतं म त्याला कुठं वाऱ्यातनं घेऊन जायचं म्हणून, नको म्हटलं.
हा हा हा आता हे पुढच्या वर्षी चालतंस की जरा मोठा झाला की.
मोठा होतोय. ते कसं गाडीत. पण ती जीप गाडी तुमची वारं वाआत येतंय.
हा खरं नाही हा अजिबात काय नव्हतं. तो वारं वगैरे आम्ही पूर्ण पॅक करून घेतलेली गाडी त्यामुळे काही वारं नव्हतं तिथे. त्या मठावरतीच जरा उगस हो त नाहीतर मग काय येवढी थंडी नव्हती यंदाच्या वर्षी अजिबातचं थंडी नव्हती.
गेल्या वर्षी भरपूर होती म्हणलेसा ने?
होय गेल्या वर्षी होती मग तेच त्याच तयारीत गेलेली सगळे शोर्टर वगैरे घालून कोणीच घातला नाही.
हा हा हा म पाऊस तिकडं पण कमी आहे.
कमी आहे नव्हता पाऊस तिथं मोगच जरा झिरमट चिरमट या्यायचा.
हम हम हम,
काय.
ह पाऊस तिकडं पण कमी होता काय म्हटलं.
होय होय कमी होता नव्हता पाऊस तिथे काय.
हम हम,
ई त्या साईडलाच पाऊस नाही अजीवन आता कुठे नाहीये पाऊस बऱ्यापैकी. गाव गावी असला तर. गावाकडे असला तर आता इथे तर अजिबात नाहीये.
हा हा हा,
हम्म, आवरून मग भांडी वगैरे सगच घास''--''
हा हा, भांड्यावरली.
हा हा,
बऱ्यापैकी आवरडलेय अजून पशी हाय. आप पर्शी पुिसायचे हाय आज.
हा हा,
अजून थोडी जेवायची आहेतती जेवलेली आणि भांडी.
हम्,
नाश्ता झाला वेळ न जरा.
हा हा,
त्याच्यामुंळ राहिले अजून थोडं.
त्याच्या नंतर घासायची जेवलेली भांडी कोलला आल्यावरती.
हम्म, नंतरच घासायची. ते आला की. लगन कुठं झोपतोय थोडा वेळ खेळत बसतोय. झोपच नाही. थोडा वेळ त्याला खेळायला लागते झोप झोप म्हटले की, मग. दोन अडीजला म झोपतो नंतर नाही झोपत.
तो काय झोपल्यावर मग नंतर कोणी नसणार नाही रूम सग रूम मध्ये झोप ''--'' ल त इकडे तिकडे परीशी काय लगेच वाळत असेल पोचल्यावर. म जसायची नंतर
हम्म,
मग बाकी होय ऊन भरपूर आहे कपडे. चांगले वाळतात अशा अस होऊ नसले की,
हो कपडे वाळण झालेत आता पाऊस असल्यामुळे.
हा हा,
वल्लीच राहायला लागलेत कपडे आज जरा ऊन हाय. कपडे जरा गाला देजे
होय आम्हाला प मला पण आता टेरेस वर जायला पाहिजे. पाऊस नाही त्यावर उऊन कडक पडल्या जवर मस्त कपडे बाहेर घालायला पाहिजे.
होय वाळत्या तोपे.
तीज वाळलीत तर वाळलेत कपडे.
हम्म हम्म.
चालतंय बघतो म जरा कपडे ते नाही ते बाहेर घालतो वाळत.
हम
चालते चालते लावतो मग आणि परत,
बरं
हा